हॅलो, काय नाही जेवणार आता थोड्या वेळानी.
होय, आज वेळ झाला.
हो.
हा, हा, काय झालं?
तुझं जेवण झालं काय म्हणलं?
नाही अजून, मी पण आता थोड्या वेळात बसणार.
हम्म, हम्
आमच्यात काय मलिदा वगैरे करायची तयारी चाल्या.
हा, हा, हा
बाकी आणि काय?
काय?
बाकी आणि काय म्हणता?
काही नाही मी तेच सांगायला लागले अन्न, जेवण, का म्हणजे बनवतो की नाही, अन्न हे पूर्ण ब्रह्मा आहे. ताटातला खाली साडल तर त्याला आपण असं नमस्कार करून बाजूला ठेवतो. शेतकऱ्यांनी घाम घाल्यामुळे आपल्याला सगळं मिळतंय, हो की नाही? हम्म, आणि आईनं कष्ट केलं म्हणून ते आपल्याला खायला मिळतंय. ह प्रत्येक आपल्या सणाला एक- एक असे पदार्थ ठरलेले आहेत दिवाळीला लाडू, करंजा, चकलीला आणि परत होळीला काय बनतात, पुरणपोळी बनवते. गणपतीला उकडीचे मोदक हम्म, नाताळा केक
होय.
वेगवेगळ्या सणांच, वेगवेगळे पदार्थ बनवले जातात.
होय.
काश्मीर आणि कन्याकुमारी पासून जर आपण बघितलं तर प्रत्येक पन्नास किलोमीटर वर वेगळे वेगळे पदार्थ असे बनत चाललेले आहेत. बंगालमध्ये गेलं तर मासे भात आहे. दक्षिणेत गेलं तर इडली, डोसा, सांबार असे
हम्म आमच्या घरी सगळे पदार्थ
हा आ
आंमलेले पदार्थ साठी
हा आंमलेल पदार्थ.
इडली, डोसा, उत्ताप्पा वगैरे भात मासे आम परत एक आपल्या नारळाचे खूप प्रकार असतात.
हो पंजाबमध्ये गरमागरम पराठा आणि लस्सीचा ग्लास असतय.
होय तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे असतात. कुलचे पराठे, बटाट्याचे परत मेथीचे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात लस्सी त्यांची वेगवेगळ्या फ्लेवर ती वेगवेगळी असत्या न.
चाणमध्ये पाणी कमी असल्यामुळे काय होते माहितीय का तिकड डाळबाट्टी खाल्ली जाते. कोकणामध्ये नारळ जास्त आहेत तर सगळ्या भाज्यांमध्ये नारळ वापरले जाते.
होय ते सगळ्या त्यांच्याात भाजी त म्हणा, भातात म्हणा सगळ्या पदार्थ नारळ खिसून घालतात त्याच्यावर
हम्म ते आता चहा वगैरे जे आहे ते सगळं इंग्रजांनी आपल्या ह्यांच्यात आणलेले ते आपण सगळं आपलंच करून ठे ठेवलेलं आहे.
होय.
कोणी पाहुणे घरी आली की आपण म्हणतो चहा घेणार का? किंवा जेव जेवून जा असं म्हणतोच आपण. कधी वेळीच राहत नाही.
आली आपल्याकडे कसं गुळ पाणी देत होतीत ना माणसं बाहेरून आले की ते आता त्यांनी सगळी पद्धत बदलली मग चहा घेणार का आता असं सगळी चहा विचारतात चहा कॉफी त्यात आणि नवीन प्रकार कराल्यात फ्लेवर चहाचे ग्रीन टी म्हणा ब्लॅक टी म्हणा अशा वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्यात आल्यात
ह ह आता साधी भाकरी करायची म्हणलं तर नाचण्याची भाकरी होती, बाजरीेची होतीय. ज्वारीची होतीय परत तांदळाची होते, मक्याचे होते नुसते एक जर प्रकार घ्यायचं म्हटलं तर त्याचे वेगवेगळे प्रकार येतात.
आपल्याकडे भरपूर प्रकार आहे. तशी विविधता आहे आपल्यात पूर्ण भारतातल्या जेवनात म्हणा.
पण आता लग्नात काय करतात माहिती आहे का ते बफे ठेवतात. नाही तर सगळं अन्नाच मात्र करतात लोक हावरा सारखा अस घेतात. घेतात वाढून ताट भरून भरून घेतेत आणि पाहिजे तेवढं असं घेत नाहीत. आणि अन्न वाया जाते ते बाकीच्या गरीब लोकांना ते मिळत नाही त्याचा ते विचारच करत नाहीत ते
हो ते घेतात घेतात भारी भारी म्हणून तर त्यांना परत जात नाही मग ते तसच ठेवतात मग ते जात नाही मग ते मात्र होत ऊगीस.
तेच जर राहिल. जेवण तर कुठल्या गरीबांना वगैरे किंवा जे ना मिळत नाही खायला अशा लोक दिलं तरं.
द्यायला पाहिजे ते हम्म हम्म काय काय हॉटेल मध्ये असं. होय हे आहे की तुमच सगळ शिल्लक कोणीरायला असेल तर ते बाजूला पार्सल पॅक करतात आणि गरीबांना वाटतात हम्म
ह ह
आता सगळ्यात मुला मुलींनी पण जेवण बनवायला शिकलं पाहिजे असं नाही की मुलींनी जेवण बनवलं पाहिजे. मुलांनी पण शिकलं पाहिजे साधारण मॅगी करायच, भात करायच.
हा जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात गरजेचं आहे ते तर शिकायला पाहिजे. ते कारण परत मगता वेळी म्हणजे ते ना जर काहीतर वेळ आली अशी
हा
कि बाबा नाही कोण करून देऊ शकत तर त्यांना शिकायला पाहिजे एवढं तरी आपल आयुष्य कस काढायचं ते कारण आता कसं झाले बाहेरच्या देशात कस होते. अ त्यांना कमी वयातच एकट्याला पाठवतात बाहेर मग. ते कस काम करतात ते त्यांच ते त्यांच ते कस जगायच ते शिकतात. त्यामुळे आपल्या कडे कसं झालंय आता पोरांना ठेवतात घरीच शिक्षण पूर्ण होईपर्यंत आणि मग परत नोकरी त्यामुळे आपले पोर जरा जास्तच निवांत असतात. मग त्यांना कळत नाही पुढे कस जगायच. आयुष्य ते कस अवलंबून असतात आपल्या घरातल्यांवर एवढ वर्ष
हा लहानपणापासून ते अस दुसऱ्यावरच अवलंबून राहाला.
हम तेच की घरातल्यांवर अवलंबून आहे त्यामुळं त्यांना एकदमच असे जबाबदारी पडली कि मग त्यांना अवघड जाते.
हम्म
अस झाले आता.
होय.
मग ते आता ते शिकवायला पाहिजे आपल्या मुलांना कि कस कस आपल्या स्वावलंबी आयुष्य जगायचं किंवा कस एकट राहायला शिकायच हा एवढ नाही ते बर. जेवढ गरजेच आहे ते तर शिकायला पाहिजे की बा तुमच आयुष्य चालू शकते आता भात म्हाना, डाळ म्हना किवा अस बारीक सारीक सोप्प सोप्प हा ते तर शिकून घ्यायला पाहिजे.
हा कुकर लावायला, चहा बनवायला, चहा आवडत असेल तर कॉफी पण
कोण नाही घरामध्ये तर त्यांचा पायुणचार वगैरे करायला काय लागते ते अस
हम्म
बारीक सारीक ग गोष्टी शिकून घ्यायला पाहिजेत.
हम्म आजचं कसं ते सारख मुलं सगळे विसरूनच चाललेत आपल्या रूढी परंपरा काय आहे
हा तेच आताची ती आत्ताची पिढी सगळे जुने परंपरा सगळी विसर चालल्याता गणपतीचच घ्या कारण आधी कस मातीच्या मूर्त्या असायच्या त्यामुळे प्रदूषण वगैरे व्हायचं नाही मग आ ते प्लास्ट तर त्या मूर्त्यानी काय झालय त्यात रंग वगैरे ते वापरत्यात मग ते सगळं प्रदूषण तेथे मूर्त्या वेग हे विरघळत आहेत पाण्यात म्हणजे मुर्त् त्यांच पण ते हाल होतय
बगवत नाही खरं ते गणपतीचं सगळं हम्म
होय म त्या आधीच्या पर
तर त्या कलाकाराने किती छान कष्ट घेऊन केलेली असती मूर्ती
होय
तर ते सगळं असं मात
त्याझ हाल म आधीची कस आपली परंपरा होती की मातीच्या किंवा शाडूच्या मूर्त्या असायच्या पाण्यात विरगळायच्या मग पाण्याला पण काही हानी होत नव्हती आणि मग प्रदूषण पण होत नव्हतं काय आता ज ते प्लास्टर मुळ कस झालय ते विरगळत नाही त्यामूळ पाणी प्रदूषण होतय आणि ते रंग वगैरे वापरतात त्यात केमिकल वगैरे असते त्यांन सगळे पाण्यातले जीवांवर पण हे होते हानी होते होय
हम्म
तेजी आणि हानी होत्या परत
हम्म आणि ते जे देवांना फुलं व्हाहिली ते पण नदीतच असे टाक पुण्याचा फुलोरा
तो सगळा कचरा वगैरे प्लास्टिक सोबतच टाकून द्या मग त्याचा आणि म माशांवर परिणाम होतोय किंवा पाण्यातल्या जीवावर सगळ्या
व्हायला पाहिजे खरं माणसांमध्ये बंदी आली होती पण परत ते सुरूच झालेले आहे
ते कस झालं आपल्या इकड भ्रष्टाचारामूळ कस झाले की ते काय प्लास्टिक वर बंदी आणलेली परत माणसांनी लपवून छपून वापरावला चालू लपून छपून वापरायला चालू केला मग परत ते आहे तस चालू झाल वाप
सुरू झालं परत काय करायचं आता
थंड वगैरे करत होतेत तेव्हा कस जरा धाक होता आता परत आणि मध्ये वापरून त्यांना सवय झाली मग आता काय वाटत नाही मग बरं सगळेच वाप वापरय लागलेत परत
होय ते पण त्याच्यावर बंदी आणलेली ते पण उठवली तेच काही हे नाही त्याच्यावर कर लागव घेत होते दंड घेत होते ते पण बंद केला होता त्यांनी हम्म परत आहे सगळीकडे कचऱ्याच प्रदूषण त्यामुळ प्लास्टिकचा कचरा प्लास्टिकच्या पिशव्या बाटल्या
हम् ते आता आपण फक्त वरचे पिशव्यांचे टोक जसे कापतोय त्याचा तर कचरा एवढा झालाय
होय ना
म्हणजे आपण दूध फोडायला म्हणा किंवा तेल फोडायल तेलाच्या पिशवी फक्त आपण वरचं जे टोक कापतोय त्या त्याचाच कचरा एवढा झालाय कि मग बाकीचा पूर्ण पिशव्यांचा कचरा केवढा असेल. विचार करायला पाहिजे ही गोष्ट विचार करण्यासारख्या असणार कारण फक्त अ तो तुकड्यांचा वरचा एवढा आकडा आहे कि पिशव्यांचा आकडा विचाराचा बाहेरचा
ते बापरे
असंय
विचार कर पलीकडे झालंय सगळं मग
मी आता बातमीमध्ये बघत होतो तर असं सगळं सांगितल्याल.
हम्म
ही फक्त वरच्या त्या तुकड्यांचा एवढा आकडा असेल.
अ लोक काय करतात माहितीय का दुसऱ्यांकडन अपेक्षा करतात स्वतः सुरु करावं ते काय लक्षात घेत नाही दुसऱ्यांनी सुरुवात केल्यावर हे करणार. सगळ्या गोष्टी सुरुवात आपणच करायला पाहिजे ह आपण करायला पाहिजे. सुरुवात
आपलं बघून आणि करतात लोक कारण आपण सुरुवात केल्याच्या वे काय पुढचं होणार नाही पाऊल उचललं
पहिला पाऊलच उचलायला पाहिजे आपण.
हम्म त्याशिवाय माणसं कसं माणसं परत पाऊल उचलत ना भितात माणसं की आपण केलं तर खोळ्यात काढतील किंवा असं वेगळं हा लोक काय म्हणतील. हा समाज काय म्हणेल हे सगळं विचार करत बसतात.
हा हा थँकू.
असं झाले आ त्यामुळे माणसं बिऊन भेटातात. असं काही नवीन करायला किंवा सगळ्यांच्या विरुद्ध जायला.
विरुद्ध प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला कोणी व्हायलाच नाही म्हणते सगळं. प्रवाहाच्या बरोबर जातात सगळं.
जर तो प्रवाच्या विरुद्ध गेला आणि जर त्याला जेजे काय ते सफलता मिळेल त्यात यशस्वी झाला हा तर त्यासारखा यशस्वी माणूस नसतोय.
होय कौतुक करतात म्हण लोक सगळे म्हणतात ते बघा. सगळ्यांच्या विरुद्ध जाऊन याने केलं.
हम्म चालतंय ते मग जेवतो. करतो आज काय मग जेवणात?
भाजी चपाती. हम्म मटकीचे उसळ केली ठीक आहे.